हम.
हो नाही नाही आ बनवायचंय तेच म्हटलं. काय भाजी करं काय कळतच नाही आता पावसाळा. माझ्या पण खूप मान झाल्या तेच तर.
टमाटे तर सत्तरा अऐंशी रुपये.
हा. मे तिची भाजी खाऊशी वाटतीय पण ती पण खूप महाग झाली.
पन्नास रुपये ला जली त्यात पण निघती एवढूशी. झेपू पण चाळीस रुपये ला झाली. ते पण लहान बांधाल म्हणजे जुडी लहान कराल करताय आता. मग त्या मुळंना ते भाज्या जाण्याचं म्हणलं की.
तेच त.
प्रॉब्लेम होतो मग काय होत आता सध्या महागाई एवढी वाढली. आणि खाण पण मग तस चांगलं राहिलेलं नाही.
हम्म आणि मुलांचं पण नाटक असत ना ही भाजी नको. कोन ती भाजी नको हेच खायचं तेच खायचं.
ते अ माणसांना वेगरं आवडतो. मुलांना वेगळं आवडतं सासू सासरे वगैरे असतील तर त्यांना वेगळं आवडतं. आपलं काहीच नसतं आहे बनवल्याला.
हा आपलं असंच होतं बरं का सगळे एकत्र फॅमिलीमध्ये. की जाऊ त्या्या जे आहे ना आपण त्यांचा विचार करून बनवतो आणि नर तर मग आपण एक गोष्ट खायचं म्हणून जेवायचं म्हणून जेवतो.
जेवतो हो असं कधी होत का की आज आपण आपल्या. आवडीची भाजी बनव अस होत. किंवा बाजारात गेल आणि आपल्या आवडीची विकत आणली.
तेच तर आणि आपल्या आईकड असल्यावर आपण कसं नाही ही भाजी नाही खात आपण जेवायचो नाही. ह. किंवा दुसरी बनवून द्यायची आज तसं कोणीच नाही क ठीक आहे आपण जेवलो नाही तरी कोणाला फरक. फरक नाही पडत.
पडत नाही जेवली काय कोणी विचारत पण नाही जेवली का म्हणून तरी सुद्धा.
खूप अनुभव येतात लग्नानंतर मग काय आपली. आई वडिलांची पण आठवण येते. हम्मम. पण मग काय, आता काही करू शकत नाही ना आपण.
हम्म हम्म. काहीच नाही करु शकत. पर्यायच नाही.
बनून ठेवलेलंय. असं समाजाने बनवलंय आणि हे.
हम्म.
आपल्या जुन्या लोकांनी बनून ठेवलंय. आणि तेच चालत येतय. आपण किती म्हंटल ना आता लोक बदलले. असं झालं पण नाहीयेत असं मुळात. प्रत्येक घरात तेच आहे. दुय्यम वागणू आयेच ती सुनांना.
आसताच कुरुबुर. आपल्या मुलांना बघत. ते बरोबर डब्बा वगैरे भरून देताना. व्यवस्थित भरून दिला जातो. पण मग मागे पण आहे, म्हणून त्यांच्यासाठी नसतं ठेवलं जातं.
हम्म.
का अ खाईल काहीतरी ती. तू घेऊन जा असं असत ना. हम्म.
नाही खूपच अनुभव घेतलाय मी पण, मी जॉईंट फॅमिलीतचे.
हम्म.
पण म आता काये, एकटा मुलं एकट्या असल्यावरती काय म्हणता नाही नाही आम्हाला, सांभाळणचे. आपण त काही वेगळंच नाही राहू शकत असं. त्याच्यामुळे तर रावच लागत.
तू पावघड होऊन जात
हम्म त्याच ठिकाणी काही लोकांना दोन तीन मुलं असता पण मग ते सगळेच वेगळे असता. एक पण सांभळत नाही. आईवडलांना असं पणे.
मग ते आईवडिलाच एकटे पडतात.
हम्म. म ते, हो. तसं आपण तस विचार करतो. तसं नको व्हायला. आपल्याला योग्य नाही वाटत ते. पण असं भरपूर ठिकाणीये. खेडेगावांमध्ये पण तसचे भरपूर ठिकाणी. कि कोणी विचारतच नाही. मग ते फक्त असं नाही का? हा आहे आई वडील. मग ते, त्या तीन तीन सुना असून, आजूबाजूला असून पण, ते स्वतपुरत बनवणार खाणार. कोण त्यांना विचारणार नाही, जेवायला बोलवणार नाही. काही नाही असं. असं भरपूर ठिकाणीये.
पण मग त्यांना ते कधी कधी असं पण होतं की आपण किती करतो त्याच काही महत्व नसत आणि जे करत नाही त्यांचं महत्त्व असत.
हम्म ते होतं ना दोन जावा असल्या का मग ते होत. म्हणजी लांबे ना ती चांगली वाटती.
हा हा ती वाईट असती. असं होत जवळ असणारी वाईटच आपण किती जीव लावलात. जे व्हायचं होतं असं होतं मग कोणीही असू दे
दळण च कसं असत ते तिच्याकडे कसं चार पाच दिवस जाणार. मग चार पाच दिवसात तर थोडी ना आपल्या कोणाचा मूळ स्वभाव कळतोय.
नाही नाही
स्वभाव कधी कळतो जेव्हा आपण कंटिन्यू त्या व्यक्ती सोबत राहतो. आणि हे काय चार पाच दिवस जातात त्याच्यामुळ त्यांना ती चांगलीच वाटते. आणि हिच्या सोबत रोज राहायचं त्याच्यामुळे ती ती डोळ्यात तर हे होते त्यांच्या खोपती नाही का? अस प्रकार हाय तो
हा हा हा हा पण मग समजावयचं कोण असं होतं.
हम्म काही ठिकाणी नंदा चांगल्या असल्या तर समजवता. काही ठिकाणी नसल्या तर मग काय त्या मुलींचंचमरण असत त्या गोष्टीमध्ये
लेडीजच्या आयुष्यावर बोलायच म्हणल्यावर तर भरपूर इथं तिथं म्हणजे कुठेही जा तिथं तेच येत शेवट फिरून फिरून
तेच अ आपण मग काही आहेत म्हणजे काही जे बायका आहे ना ज्या सर्विस केली त्यांनी मग त्या काय करता सुनांना उलट प्रोत्साहन देता नाही तू जा बाहेर मी आहे मी स सांभाळते मी करते. तू तुझं करिअर बघ अशा पण आहे त्या सगळ्या घरात करता आणि मुछुनांना म्हणता तुम्ही बाहेर जा. किंवा आपण घरात बाई लावून घेऊ तुम्ही नका आटकू घरात किंवा काही हा किंवा काही अशा पण आहे ज्या म्हणता कि अगं मी आहे ना बघायला. जरी त्यांनी सर्व्हिस नसल केली तरी पण त्यासून त्यांना वाट तर माझ्या सुनेने जॉब केला पाहिजे बाहेर पडलं पाहिजे. अशा पण आहे काही
म्हणजे विचार प्रत्येकाचे विचार वेगवेगळे येत जो जसा विचार करेल तसा पण मग चांगला वि विचार करणारे खूप कमीये. आणि जेव्हा म्हणजे चुकीचा विचार करणारे खूपे. वाईट म्हणता नाही येणार. चुकीचा विचार करणारी खूप आहेत.
पण तेच ना. पण चांगला विचार केला त मग कसंय. कुटुंब पुढ जात मुलांवर चांगले संस्कार होता. सगळ्यांचच त्याच्यात भल होत. समजा ती बाई कमवती त ती, थोड इन्व्हेस्ट मेट करल त ती कधी पण, हा आणि कधी कुटुंबासाठी वाप प्रकारे ना ती कुटुंबावर काही वाईट वेळ आली किंवा मुलांना पुढे शिक्षणाला गरज आहे पैशाची मग तिथेच पैसे काढून देईल पण मग हे त्या लोकांना नाही कळत ना.
समजावलं तरी नाही समजत काह जनींना
हम् ते तर आहेच. खूप समजवलं डोकं फोडून सांगितलं तरी त्यांच्या नाहीच ते डोक्यात जाणार.
असं स्वतःहून म्हणणारे कमी येत ती नाही तू कर बाई मी आहे असं म्हणणारे खूप कमी इथं आणि आता बघाय गे सध्या बघाय गेल तर बरेच जण म्हणतात पण नाही तू करत मी आहे ना तो मी सांभाळेल असं.
पण मग काय काही सासवन नाही ना ते त्यांचं पण जगायचं असतं मैत्रिणीमध्ये चाण त्यांच्या घरी जाऊन बसणं त्यांना अडकून नस करायचं हम् त्यांना अडकायचं नसतं आता हो
त्यांना असं वाटतं की नाही मी आता आयुष्यभर तेच केले ना घर संसार आणि हेच केले, सगळं पोरंबाळ हेच केलेय. मग आता नको आता यांचे पोरं हे सांभाळतील. घ्यायचं पाच दहा मिनिट आपलं. मग बस झालं तेवढंच. दिवसभर नको असं.
म्हणजे त्यांना पण असं वाटतं. रिटायर, सुन आली म्हणजे आपण री
रिटायर झालो. हो. जबाबदारी मुक्त.
हम्म. पण मग उलटा एक, आता एकत्र कुटुंबात राहायचं म्हटलं तर, उलट सपोर्ट केला पाहिजे. जे झालं त्यांच्यासोबत. ते त्यांनी रिपीट नाही करायला पाहिजे. पण ते काय होतं. रिपीट होतं. त्यांच्यासोबत जे घडलं ना, ते तेच करता सुनासोबत.
हो.
असं तर, म्हणजे प्रत्येक, म्हणजे असं समजा दहा पैकी ना. आठ घरांमध्ये हेच चालत. बाकी दोन घर असतील, ज्यांचे विचार खूप चांगल्या. जे चांगले विचार करून, सुनाना प्रोत्साहन देताय.
हो.
असे फक्त दोन घरं असतील दहा मध्ये.
म्हणजे अजून फक्त बोलण्या बोलण्यासाठी आहे. की हा असं करू शकतो पण विचार अमलात नाही आ्ही
हम्म.
इथूनथ थोडे आधी तेवढं हन होतं. आता दोन तरी घर आले कुडं चालून चालून पण मग असं व्हायला लागलंय ना आता एक एकत्र कुटुंबच राहिलं नाही ना सेपरेट जच त्याच आपलं लग्न झालं झालं आपलं. आप फॅमिली वेगळी असं झालेलं खूप सारे जग.
मुली तर डायरेक्ट आठ ठेवता की तू सेपरेट राहणार असेल तर मी तुझ्यासोबत लग्न करते. मी काय सासासऱ्यांना सांभाळणार नाही किंवा त्यांच्या सोबत राहणार नाही.
हे पण चुकीचं आहे ना कारण की आपले पण आई वडीलच ना मग तस ब नवरा आहेत. तर त्याची पण अपेक्षा असते की माझ्या आई, वडील सुखाचे राहू मग त्याचा आनंदच आपण हि राहून घेत मग आपल्यासोबतच देतो आनंदात राहील आपण विचार करायला पाहिजे.
ते चो कथंच. चोली म्हणजे कसं आहे काही कारण असतं तुम्ही पुढे जान वेगरे निघाले. काही रिझन होत समजा घात अ खूपच सासू खराब होती किंवा असं काही वादविवाद आहे म त्या केसमध्येध्ये ते वेगळे निघाले ना मग ठीक, आहे. पण लग्नाच्या आधीच तुम्ही अशी आठ ठेवता आणि मग लग्न करताना. मग त्याला काय अर्थ नाही.
यायचा कारण की तुम्ही फॅमिलीशी जुळून घ्याय तु आधीच ठरवलेलं अस असं होतं, मग ते.
म्हणजे असं माझे पण एक दोन फ्रेंड आहेत ना. तर ब्राह्मण होते ते तर त्यां त्यांना ते ज्या मुलींना बघायला जायचे किंवा मुली बघायला यायच्या ना त्यांच्यामध्ये मुली मुलगी जात. ते घर बघायला वगैरे पहिले. मग त्या मुलीला आवडलं ना तर ती पुढे सांगते. ते मग ज्या मुली त्याला बघायला आल्या होत्या ना त्याचं घर त्याला त्यांनी डायरेक्ट त्याला स्पष्ट सांगितलं होत तू पुण्यात आला तर ठीक आहे किंवा. तुझ्या आईवडिलांसोबत मी राहणार नाही मण तुला चालणार आहे का. असे डायरेक्ट आटी होते त्या मुलींच्या त्याच्याकडे आणि तो पण चांगला बर का चांगला शिकलेला चांगलं पॅकेजवाला आणि त्याला त्याला पण असं प्रॉब्लेम फेस करावे लागतात.
म्हणजे पोरींचं काय म्हणणं आहे कि फक्त आपणच राहिलं पाहिजे. प असं नसतं ना पुढे जालन तुम्हाला पण कोणीतरी सांभाळणार आहे. ल आपलं झालेले दहा मिनिट ठेऊया आपण थँक्यू.
हो बाय.